हॅलो हा येतो येतो. ते बोला हो आता जेवण झालं.
हा होय आमचं मण आत्ताच आवरलं
हा हा
हा हा बाकीचेता ना कामावर होत
हा हा म्हजे आता जऊन काय
हम कायगरलाय
काय नाही बसले आता त जे न वगैरे काय
हो आता एक तासभर झाला अस निवांत हे करायचं झोपायचं नंतर आणि चालू असे आम्ही पण आता आवरलं भांडी वगैरे बाकीच असते की आवरायच
हो ते म्हणजे अर्धा दिवस जातोय कामातच सका कायचा
होय
हम्म एक दोन तास गावत असतील आरामसाठी तेवढच
होय कधी गावतात कधी नाही आ त्याच्या हच्यावर असते ना नाही मग चार पाच कधी वासतात समजत पण नाही मग
लवकर लवकर वेळ जायला लागलाय नच
होऊन असलं तरी हो पावसाळ्यात एवढं जात नाही वेळ
हो तेच हम् बाकी काय म्हणताय मानी
काय नाही बघा चालय की रोज हे चालूच आहे
ते दररोज काही घरातले चालूच असते काम एक हा
स्पेशल कॅब आणनवलेला
स्पेशल काय छोलेची भाजी बनवलेली आस
हा हा कशी बनवताय मग वेग वगळे पद्धत काय वापरते
अ हॉटेल स्टाईल नाही म्हणजे घरोघर ना म्हणजे ती अ छोले आी उकडून म्हणजे हे लाव कुकरला शिट्टी लावून घ्यायची संध्याकाळी भिजत घातलेले रात्री आणि सकाळी कु लावले त्याला मसाला टोमॅटोची कांदा त्याच्यात थोडस तल खोबरे म्हणज आलं त्यां सगळं भाजून घेतलं
हा हम्
आणि मिक्सरला म्हणजे पेस्ट करून घेतली त्याची
पिवरे करून पाातताय का
हम्म हे थोडं जास्त नाही मसाला म्हणजे जास्त खात नाही मसाला पण हो मग ते म्हणजे थोड जास्त पण नाही घ्यायला थोडस म्हणजे चव येण्यापुरचीच फक्त तेवढं घेतला् थोड ते आपण कसे फोडणे रेग्युलर घालतो तशिच डायरेक्ट हो हम्
बघायला ब हा हा हा मग भर्तडे वगैरे पण करताय कि फक्त ते
हम्म आता नाही करायला आता कामावरती नसलं ना मग अ सकाळचे ते खाऊन जात नाहीत ना जास्त म तीच केलेली म्हणजे संध्याकाळच आम्ही काहीतरी बनवतोय असं
होय संध्याच्या कशी सगळ्या असतात ना घरी सकाळच कोण खातय कोण नाही लवकर कर जातात सगळी
होय आणि मग ते डब्याला तेन द्यायचं म्हंटलं मग बरोबर लागत नाही ते भटूरे दुपारी खायचं झालं तर मग आपले रेग्युलर
होय मग काय संध्याकायचं किंवा रविवारचं मग हे करतात ना सुट्टी ब
हो मग सुट्टीच बघून नाहीतर मग संध्याकाळच असंच करायचं काहीतरी. होय
आमच्यात पण तसंच अस तर रविवारी इडली वगैरे असं असतं. सगळे घरी असत तेचामुळं मग काय रेग्युलर रोज आहे तेच की मग कधीतरी संध्याकाळचं वेगळं काहीतरी असं
होय तेच सकाळच म्हणजे एवढा वेळ भेटत नाही आणि
करायचे ते ते कधी करायचे आणि डबे कधी करायचे ते मग अवघड पडतय.
हो आणि ते आणि मग परत केलं की आणि परत मग दुपारी ते म्हणजे गरम गरम
चांगलं लागते होय मग आमच्यात कसं मग परत दुपारी डबे परत भाकरीे वगैरे असते. त मग काहीतरी पोहे वगैरेच अस हा पोहे वगैरेच असं
हा तेच आता दररोज तेच कराय लागत.
होय वेगळं मस्ं कधी तरी रविवारचंच की
होय होय
ते सगळा दिवस त्यातच जातो. आणि रविवारच ते म्हणायचे तेवढच की सकाळी उठलं की संध्याळपर्यंत चालूच असते इथे
म्हणजे ते म्हणजे तेच तेच दररोज उठा आणि तेच करा नुसता कंटाळा आलाय करून. होय आणि येऊन आणि परत
आणि परत आणि येऊन करायला लागते ते
हम्म
काय तर आहे तसच चालू करायचं. कधी बाहेर पडायला मिळते तोपर्यंत तवा मग आपणच आणि लवकर आणि त्या वेळेला आणि आवरते.
होय -तेज जरा बाहेर पण पडाय पाहिजेच
होय बाहेर आपल्याला गेल की काय कीम म्हणजे घरातच आपल्याला वाटत की आपल्याला सगळ येत ते पण बाहेरच्या जगात गेल की आपल्या वाटतय आपल्याला काहीच येत नाही
हो म्हणजे आता बाहेर म्हणजे पडायलाच पाहिजे आपल्यासाठी म्हणजे आपण
आपल्याला काहीच ज्ञान म्ह म्हणजे काय नॉलेजच नाही बाहेरच ज आपण गेलो की आपण एवढ्यापुरतच असं हे करतोय ना किती लोक व मजे हुशार झाल्यात हे
होय अमी आत्ता आजकाल म्हणजे आता मुली बाहेर बघा कशा म्हणजे हे करतायत त आपण म्हंजे आपलं ते त्यातलं कायचं येत नाही आपल्याला असं होत. हम्म
बिंदास्त म्हणजे अशाच म्हणजे वावरतात कुट म्हणजे आपल्यालाच आधी कुठे सुद्धा शिकवाय शिकायला येत नाही.
होय.
ते हा बाबा आपल्याला पण कधी यायचं,
हा हा तुम्ही शिकलात कि नाही मग स्कूटी?
होय शिकले की चालय रोज प्रॅक्टिस सकाळी जाते.
हा हा
हम्म काही सायकल वगैरे काही यात येत नव्हती ते डायरेक्ट आताच स्कुटीवरच ठेव ही झाले. नाही नाही शिकायला पाहिजे कारण की
अव म्हणजे बघाय गेलं बघाय गेलं तर आम्ही भरपूर पाठीमाग हाय.
होय खूपच पाठ पाठीमागय म्हणजे, आपल्याला काहीच नाही अजून बाहेरच ज्ञान
सांगाल म्हणजे ते म्हणजे, आपल्यालाच म्हणजे, कस तर वाटत आपल्याला हे
हा आपण काय करतो. ते हा रिक्षांना पैशे जा जातय घालवायचं रिक्षान जायचं बाहेर गेलं की बघा हा आपल्याला पण येत. तस नाही तर आपण पण असा आलो असतो असं वाटतंय.
हो म्हणजे कस ज्या त्या वेळेस शिक - शिकायला पाहिजे होते, सायकल म्हणा आपण त्यावेेळेस शिकायला पाहिजे होती त्यावेेळेस नाही. शिकायला ह होत खरं आपण शिकायने हे झालेय.
त्या म्हणायच आणि गबा ते शिकायलाच व्हाला नाही ना! सायकल वगैरे
अ सायकल तर नव्हती थोडा पण शाळेला जाताना एक दिवस काय झालं सायकल घेऊन गेलो मी आणि पडलो त्याच्यानंतर सायकल
ते भीती वाटते मी पण तसच एक ट्राय केलेलं, म्हणजे पप्पा आम वगैरे शिक शिकत होते आणि असंच ते ब्रेक वगैरे तर आपल्या न सगळ गटरा इथच गेले, त्यामुळे ते बंदच केलं म्हट आपल्याला काय जमत
म्हणजे, ते तर वा त्या भीती
भीती हा होय तेच होतय ते एकदा मा मनात बसली कि म होत नाही ना!
नमस्ते तेच झालंय मग आता प ती भीती म्हणत आम्ही इथपर्यंत आलोयता
तेच गे मी पण म त ले म्हटलं काहीतरी असतं त्या म्हणजे मुलांना वगैरे शाळेत सोडायला म्हणा आपलं काहीतरी काम असलं जायला लाग होते ना
म्हणजे कुणाला म्हणजे चला म्हणायची गरज नाही बरोबर आहे म्हणजे आपल्या हच्यावर
मग जरा म्हणजे भीती वाटते ना गाड्या वगैरे येतात ते आपल्याला जरा नवीन रस्त्यावर गेले की भ वाटते मागं बसून काय वाटत नाही पण आपल्या हातात गाडी घेतली क ज भीती वाटते मुली फोर वलर वगरे काय आपण काय सांग
हो हो बर आहे म आता किती तिती झालं शिक
एक पंधरा दिवस झाले की ते क्लास एक दहा दिवस होते त्याच्यानंतर घरीच मग प्रॅ वगैरे केली
हा हा
मग आता रोज सकाळी म्हणजे रोडला जायला चालू आहे बाहेर अस गावात वगैरे
म्हणजे आपल्याला
होय काहीतरी केलंय म्हणजे आपण शिकलोय म्हणजे आपल्याला काही येतच नव्हतं ते आता ना आपण पण पहिल्या स्टार्टिंगला खूप भीती वाटत आपल्याला जमेल की नाही जमेल की नाही आता तर मी क्लासला जाते त्यावेळी म्हणजे एकदम वयस्कर असं पा साठ पासष्ट च्या हेच्यात ते पन्नास साठ च्या त्या आजी म्हणजे शिकायला आलत्या की आपल्या पण घरातली काम करता यावीत म्हणजे जेंट्स च्या हेच्या विश्वास ठेवू नये त्यांची कवा काम आवरतील तवा आपल्याला नेणार तोपर्यंत आपलं काम राहणार म्हणून ते शिकायला जा म्हणजे त्यांच्याकडे पण पा वाटतंय की हां आपण अजून काहीच नाही
होय होय म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकायला पाहिजे आणि आप पल्याला यायलाच पाहिजे होय आजकाल म्हणजे कुणाच्या हे
नाही होय स्वतः स्वतः केलं पाहिजे म्हणजे भ भविष्यात म्हणजे बाहेर म्हणा जॉब वगैरे आपल्याकडे पण चार पैसे असलेले कस पण सांगू शकतो तोय हां बाबा आम्ही जॉबला हाय असं पण काहीच नाही वेगळंच पडतय ते आपण काय सकाळी डब उठा डबे करा धुनी भांडी त्याच्यातच आयुष्य चाललेय
आणि ते आणि म्हणणार यांना काय घरात काम आहेत त्याच्यावरन आणि हे बोलत
कपडे भांडी झालं की झालं म हे मुलांच आलंच की दिवसभर असतयच की बाई पाटण
होय घरात केल्यावर भरपूर काम आहे
काम असतात म्हणजे कोणतरी यायचंय बाबा ते पा वण्यांची सोय वगैरे
हम्म होय होय ते ते जॉब पेक्षा कमी नाही घरातलं काम
जॉब केलेला एक वेळ बरा खर घरातली काम नाही हो वढ हे नकोच
हा पण ते जास्त लोकांना कस
हा कायच नाही पण त्यांना एक वेळ म्हणजे थांबले जरा घरात बघून जर हा मदत केली तर वाटेल ह किती काम असत यांना पण
होय
ते
म्हणजे प्रत्येक घरात तेच चाललोय म्हणजे काय ह्यांना घरात बस काही काम घरातलीच काम दरोजची
आपल चुकल आपणच कुठ तरी आधी जॉब करून म म्हणजे लग्न वगैरे केलं असत तर म्हणजे आपल्याला हे झालं असत
होय
हा
ते एक आता प्रत्येक म्हण हा चालेल ते पण.